हॅलो
नाही त्याच्यात ना चार पाच प्रश्न आले होते कायतरी म मी तुम्हाला काय म्हनले तो कॉल सर्सेस झालता नां प्रश्नाचे उत्तर दिले अन मग कॉलिंग करा म्हणले हा हा हा मग आम्हालाी प्रश्न आहे ना
हा म्ह ते त्याच्यामुळ वेळ लागल मला आता तरवरलं ग अफलाईन जाते काय म्हण परत
सबमिट नाही झाला म्हणतो
नाही.
तुमी पाहिलावयच नाही का तो काय पार्सल झालं म्हेने
व्हय सबमिट नव्हतं झालं ना.
तो पण त्याला प्रश्न विचारलावर सबमिट होतं मंग परत तेच्यात हाव का हूं
याच्यात आवाजच व्यवस्थित येत नाही कार्य मध्ये तेच विचारत होते आवाज व्यवस्थित येतो का?
हा एका दुसऱ्याची पण हा हा नाही मग मी पाहत होते वाटत म्हणलं येईन हा सर म्हणायला काय प्राब्लेम पाहत होते मी वाट
हाव का? बरं
किती राहले तुमचं अजून
माझे आता तीन राहिले प दोन झालेवर तीनच र पाचच येल मला कस काय कोणु पहिले वीस येल होते त्याच्यामधून दहा होईले अन दहा पूर्णसे
हां हा
सोमित्राताई शारदताई त्यातही लक्ष द्यायल नाही कार्य ॲप कड हा हे पढळी
हा
मंग त्या फोनच लागत ना त्यांचा मला
ते जरा कामातच व्यस्त राहत्यात.
खाली दिली
हो का?
बरं बर लावा.